ह बोला की. काय म्हणला
कसे हे बरे हेत ना.
हो.
हम्म बाकी काय चाललंय
बाकी निवांत आता काय करणार आता पाऊस नाही काय नाही.
हा पडला तेव्हा पडला खूपच.
हो आता बंद झालाय कालपासून चार पा पंधरा दिवस झाला.
हा तेच तर ना हम् आता ऊन खूप पडतोय परत आणि काय अ सम पण आ चेंज होन जातोय ना की मी अ लहान मुलांना आणि
हम्, हम्, हम्.
हे की नाय? हम्. ह. पण काय? बाकी काम झाले का, तुमचे? हो, हो, हो. मी पण आताच वावरलंय. हम्म.
त्या दिवशी बि, विचा विचारलं का, ह्याना्? एक मिनिटं, हॅलो! पाच मिनिटात फोन करतो. कॉल एक चाल - हॅलो! तेच की माझा इकडनं मी लावलेला कॉल तुम्हाला क लाला नाही तुमचं तिकड नाही त्यात पण माझा का, तुम्हाला जात नाही अस विचारलं का?
अरे, विचारले पण ते काय बोलताय? की माझा तर लागतोय म्हणजे माझ काय इशू होतील?
दुसरं कुणा कुणी लावलेला काय, तुम्हाला इकडनं?
फर्स्ट कॉल येता आहे पण परत लावला ना सेकंड कॉल वगैरे, तर ते येत नाही. आणि त्यामुळे माझं पण टास्क कंप्लीट होत नाहीये, तर प्रॉब्लेम झाला मला म्हणूनच. आता माझं तसं काही जास्त बाकी नाहीये. चार-पाचच राहिले. कध तरी - करूया कॉल कंम्प्लीट. आता काय करणार?
किती कॉल झाले, तुमचे?
म्हणजे पंचवीस झालं, हा ट्वेंटी-सिक्स अस काहीतरी.
नाही ना, तेच त माझ्याकडेच प्रॉब्लेम होतय.
हा, म्हणूनच तुमची जास्त आली. मी माझे कस रिसिव - एकशे ऐंशीच प, ह्याच एकशे ऐंशी मिनटच लिमिट पूर्ण झालं.
अच्छा!
मग त्यामुळं - माझं कॉल रलं तेरा शिल्लकत मग मी सरांना ते विचारलं तर म्हणलं. एकशे ऐंशी मिनिटचं लिमिट असते आणि ते तुमचं पूर्ण झाले त्यामुळे ते तसं दाखव आले म्हटलं.
हो का मग आपण असं काही बोलत नाहीये दहा मिनिटच करतो ना आपणि तुम्ही तर जास्त बोललाय.
जास्त म्हणजे एक एक बारा अकरा मिनिटं एक हे मिनिटं खरं ते रिसिव्ह केलेले कॉल आणि केला कॉलधरून तिने
हा तर अकरा अकरा एक एक मिनिट आणि काही फरक नाही पडत तसं.
मग ते खरं म्हणजे तिकडनं मी उचललेले कॉल आणि मी केलेले कॉल धरून तिने दोनहीकडडे मिळून एकशे ऐंशी मिनिटचं लिमिट धरलं.
हा तर माझं पण तसच मला असं वाटतय की प्रॉब्लेम होतय म्हणून माझा फोन कॉल येत नाहीये म्हणून आणि काय मला हे म्हणजे दोन चार राहिले फक्त हे कम्प्लीट करायचेय म्हणाले. हम्.
हम्म, हम्म, हम्म चालतं.
असं तसं करू. आत काय करणार? तुम्ही म्हणजे दुसऱ्याला पण विचारून घ्या.
माझा इकडनं दुसऱ्यांना लागतोय, त्या दिवशी तुम्हाला दोन, म्हणजे दोन, माझे कॉल रिजेक्ट झाले. म्हणजे...
एकाद हा, हा एक लागलं, एक नाही लागलं.
त्या त्यानंतर म तुम्ही दोनवेळा लावली तिकडून आणि मी लावा लागलो तुम्हाला ते, तुम्ही तेे उचललाच नाही, म्हणजे लागनाच कॉल.
म्हणजे माझ्याकडे आलंच नाही ना असंय, म्हणजे समोर - लोकांना जो बीचस जातय माझ्याकडला असं पण माझंकडे येत नाहीये ह हा बघी काय चाललंय?
बाकी काय नाही आत्ता निवांतच.
हो जेवण वगैरे जेवायाच असेल?
जेवले आज गुरुवार ना उपवास आहे. त्यामुळं च खिचडी करून खाली.
हो फराळी खाल्ले म्हणजे हम्म हम्म हम्म हम् मग फराळे तुम्ही काय काय बनवताात?
आज शाबू शाबू शाबू केलेली आज.
अच्छा हा बाकी तेव्हा तू म्हणजे सिम्पल रेसिपी ती साबुदाणा
हो शाबूदानाची रेसिपी दुसरं काय नाही मग कधीतरी मग ते वरीच हे आणायचं तांदूळ त्यात म ते शाबू आणि ते मिक्स भिजत घालायचं. त्याचे अप्पे करायचे आंबोळ्या करायच्या अस कधीतरी मनात असल
म्हणजे बेळ असेल तर हा हां
साबुदाण्याची खिचडी करून घालतोय मग याला
हा ते तर हेच करावं लागतं बाकी काय करणार आता तस म्हणजे आपण बघायला गेलो तर, आता म्हणजे तुम्ही दर वीक मध्ये गुरुवार करता?
हो हो दर वीक मध्येच आहे माझा.
आणि आता आपले इथे बघा हे आहे हळदी कुमकुमचा असतो तर हळदीु हळदी कुमुम कुमकुमच कसं आहे म्हणजे जे तो महिना म्हणजे ते आपण फास्ट ठेवतात ना
हा
ह गुरुवार का येतात ना म्हणजे त्याच्या आधी आपण दोन गुरुवार किंवा तीन गुरुवार करतात ना आपण.
ते मार्गशी मार्गशिष महिन्यात असतात गुरुवार ते हे जे अ आपले म लक्ष्मीचे
लक्ष्मीचे हा बरोबर.
कायमचा म्हणजे स्वामींचा करतोय मी.
स्वामीचा हा बरोबर हम.
मग ते आपण हळदी कुंकुवाच असतय ना ते हिज्यात असते ते गुरु आपलं मार्गर्शी मध्ये असतय हम्म
बरोबर सांगितलं हम्. ह हा बस काय नाय बाकी काय हम्म झालंय तसं फक्त आता तो मुलगा येईल माझ आणि तो काय त्याला आज काय फक्त नाश्ता पाठवलाय ना चिप्स टिफिन मध्ये हा हा नाही म्हणजे त सुट्टी होणार ना तेव्हाच आणावं लागेल त्याला तर जाईल आणि मग त्याला थोडस तरी काय कायतरी खायला म तो खाऊ म नंतर झोप अस आहे म नंतर ल बसू बसून घस त्याला आध घ्यावं लाटतं ना
हम्म
मग काय थोडा तरी पार्क मध्ये वगैरे फीरावं लागतं त्याला अ तो तेव्हा थोडा खेळणार वगैरे. नंतर ये सात सहा स सहा मध्ये.
सहा वर्ष म्हणजे माझ्या मुलगा एवढ्याचा माझा पण सहा वर्षाचा हाय.
हम्म हा हा.
यु केजी ला येतो आता इंग्लिश मिडियमला घातलाय.
हा
तो पण साडेनऊ ला जातोय सकाळी आणि. साडेचार पावणेपाचला येतोय घरी मग.
हो इतकं ईट सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो.
त्यांची शाळा मग टिफिनेत ज सकाळच जाताना. अ भाजी चपात काय तर खातो आणि संध्याकाळ दुपारला मग एकला लंच ब्रेक त त्यांचा त्या टिफिन मग टिफिन निघसतोय मग.
हम्म हम्म हम्म हम्म
काय भाकरी भाजी शनिवारच मग सकाळीची शाळा. त्या काय द्यायचं उपीठ किंवा पोहे नाहीतर शेवाळे.
हम्म ते लहान मुलांना तर तूच आवडत ए वेच्या पातनी काज काय आवडत नाही
होय मग ते मुलगीच काय करायला लागत नाही तिला जेवण असते दुपारचं.
हा हा हा हा.
ती हेच करत्या. म्हणजे तिचं जेवण अस ते आमच. जेऊन जाते लवकर त जाते साडेआठ ला आणि संध्याकाळी साडेसात. ला तिला तिजी शाळा सुटते मग एक वाजता तिचा ब्रेक कसं का त्यांच्या जेवण भाताअमटी किंवा खिचडी भाजी असं काहीतरी असते आठवड्यात नाही मुलांचं काय मग दिवसभर. टेन्शन नाही सकाळी गेली संध्याकाळी येतात ना घरी.
हम्म हम्म हम्म हम्म. हा मग तुम्ही बाकी काय साईड ला काही करता कामं वगैरे
नाही नाही आता आमचे शेतातलेच काम आता शेताकडे आता भ भात हे लावायचं पाऊस नाही त्यामु तु नि वानतास काय घरीच आहे
हा हा बरो् हो अस चांगलं आहे आता तसं पण राबले म्हणजे तेवार चालू म्हणालेले फेस्टिवल असं बघायला गेलं तर आता फ सावा महिना येणार हे ना साहावा महिनाच तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही ना
हो खातोय मी नॉनव्हेज नॉनव्हेजचा काही प्रॉब्लेम नाही
हा कोण कोण असतात ते स आ
ते सगळं नॉन व्हेज मध्ये अंडी मटन चिकन तेन खातो
हा ते आपल्या दगतच आपलं काय शेतीमध्ये काम करतो ना तर आपल्याला पाहितीे ह
हा हा
हम्
तेच.
तुम्ही खात नाही का नॉन व्हेज
आम्ही ना खात